हॅलो बोल
तेच
काय नाही बघ आता बाजार घेऊन आलो जरा कामावरन जाऊन. ते व आज मंगळवर्ष शुक्रवार बाजार असतोय दोन दिवस. परवा जरा म शु शुक्रवारी केला नव्हता नी पुनमकड फिरायला जायचं म्हणलेलो.
हा हा
आणि मात्र होतेय माळव.
होयचकी
तेच्यामुळ मग कशाला आणायचं म्हणलं. आणि दोन दिवस तिकड जाणार आपण. एक दोन दिवसासाठी होती भाजी म्हणून म्हटलं. तेनी म्हनल जरा मंगळवारी सांग हा.
ह झाला म्हणा बाजार.
झाला बाजार घेतला. हो मी आलोय जरा कामावर गेलतो दोन दिवस कामावर जाय नव्हतो मग ती कसं आमच्या दुघींवरच असतय. ते नाहीका जास्त करू हम्म हम्म ते जाऊन आल आता
काम झालं ना काम बी करून आणि हेस मना
काम बी करून अलो बाजार बी झाला घर पडलय बाई दोन दिवस तसंच आता आवराय
मग काय बाई एक का एक साईडच काम केलं की एक साईडच पड
पडते होय होय. तसंच पडतेस काय सांगतेस
मग झाली का नाही एन्जॉय तईब
हां?
ट्रिपेन
आ मस्त मस स्त झाली उलट तुलाच मिस केलं. तुला अम ते आपलं आपलं वेगंळ पडतं ना आपल्या आपल्या जोड्या असल्याल तेन ते दुसर कोणतर वेगळं आल किनी आपलं वेगळं पडतय आपलं तीगीनच कसं बॉ डिंग आहे त्याला ते आपल वेगळ पडतय, ती जरा दुसरी पडलीत. असं हा वेगळ पडतय म ते आपल कस असल की आपल्यान सवय आहे. आपण आपल्या मैत्रिणीच्या घरात हक्कानं कसं पण बसू उठू शकतोय, मग ते बाहेरचं कसं हा, अकवर्ड म्हणजे तेज त्यांचं मिस तर ते आपले मिस्टर कसं कसं पण हे करतात ग त्यांच दुसऱ्यांच लयी अवघड पडतय प्रत्येकाची काळजी ते वेगळं पडतय ह त्यां आपल्या आपल्यात कसं बी खपून जात काय खाल्लं नाही खाल्लं तरी वेगंळ पडतय ग
खालं नाही खालं कसं बी बोला कसं बी राहावा
रावा कस बी बसा हम्म सवय झाल्या तेच की छान झालं खरं तिकड काल पूर्ण दिवसभर दाजी नी तिकड गाडी काढली. ते मग तिकडे काढल्यावर केलं राऊतवाडीकडं त्यांचं कॉर्टर गार्ड आहे ना तिकड राऊतवाडीकड मग तिकड नेल तिकड नेल्यावर राऊतवाडीला तिथंच मग तर डॅम आहे ना जवळ मग तिथ बघ पोर काय आंब काजू काजूच्या ब्या सगळ्या रानात ना पोरं काढावी काय सांगतेस मग तिथे थोड जरा नॉनव्हेज छान मग चुली खातल्या नॉनव्हेज वाल्या स मी नॉनव्हेज केल शाक कारी वाल्यासनी शाकारी पनीर तेन केलत. तर कराओ गे बॉक्सच सॉग लावलं तर बॉक्स लावनार ना ते थोडा सगळ्यांन गाणी म्हणत ते एन्जॉय वेगळाच केला छान वाटलं खरं.
मग नॉनव्हेजवाल्यांना काय केलं तासा मटन
हा मटनच की नाही, मास नाही मटण हालत.
हा हा हा
ते मासानि कवा ते बैर सोयत नाही माशाची ते नाही पत मग नॉन व्हेजच घेतलं. तर खडकी कोबडीचं घातले. का? नाही तर सांगतेस, मग शाहकारी वाल्यासनी ना का पनीरच तेन केलता बेत.
हा हा, झालं म्हणा मस्त.
मस्त झाली ट्रिप छान झाली किंवा तूच पाहिजे होतीस एवढंच. दुसरं काही नाही.
बघ की ट्रीप मधन जरी जाऊन आलो, आपण काय शरीराने येतेय खर मनान अजून तितच असतंय.
होय तिथंच असते ते हे वेगळंच असते ग एक मैत्रिणी मैत्रिणी जाणं तेवढंच की ग आपल्या एकमेकांना विसावा तेवढंच एकमेक किती खचून असं काय आपण आठ दिवस पण राहऊ शकत नाही आपलं सगळं सोडून
होयच की,
संसार सोडून आठ दिवस एकमेकीसघ राहू शकतोय काय? आता तुझी मम्मी पप्पा इथं नाहीत आम्ही पुनम आणि मी राहिलो तरी पण ती तिच्या घरात आपण आपल्या घरात असं एकत्र एका घरात राहणं एका घरात खाणं ते असं एकमेकीकडे गेल्यावरच होतय ग.
होयच की आणि जरा काय तर वेगळं पण होतय.
वेगळं होतय फिरून आणि पूनम कसं आपली जरा कोकणात आहे तेन बरं पडतंय. दरवेळीस, आता कुणाच नाही दरवर्षी हा पूनम कड तुम्ही या माझ्याकडे दोन दिवस तुम्ही माझ्याकडे यात्रेला यात्रेला माझ्याकडे येत जावा.
आता तसंच करूया. आता पुढच्या टाइमाला पुनमकड झाल्यात. माझ्याकड आता,
हम्म, हा अस करा नाही यात्रेला माझ्याकडेच येत जावा.
ओके डन यात्रेला तुझ्याकडे आणि आता मध्ये एकतरी आता मे महिन्यात पूनम कडच बेत घालायच कारण मे महिन्यात पूनम कडच चांगला असतय सगळ आणि माझ्याकड गणपती झाल्यानंतर तर दसऱ्याच्या सीझनला जरी आलास तरी चाल दे इकडं आपण हेला तेन जाऊ येऊ शक
हा तेच की एकेकी प्रत्येकी जवळ दोन-दोन दिवस राहिल कणी काय वाटत नाही. टेन्शन नसतय गं. म तेल अता. आता मे महिन्यात तू येतो म्हणल्यालीस. तु आलीच नाहीस.
कुठलं बघितलीस नव यालाच कुठलं ग ते नाही होय नाही होय ह्यांचं चालू झालंय ह्यांची रूम वगैरे बदलायची त्याच्यात ते सगळंच राहिलं ग
हा ते छान झालं थोडस असं प्रत्येकीन म्हणजे तिला पण असं कि जेणे तिच्या एकटीकड पण सारखं सारखं तिला पण अस वेगळं वाटाय पाहिजे. काय तरी नाही विसा हा बदल काय तर वाटाय पाहिजे की. म तेना असं प्रत्येक जण वेगवेग सगळीकडं जाऊन म माझ्याकडे या. कवा पण ती काही य येऊ शकत नाही सोड पण आली तर काय थांबल दिवसभर एवढंच काय झोपायला तिकडे जाणर ती.
तो तरी पण असं आलं तरी बी एकत्र तर जेवण तेण कऱ्यावं गं मस्त. ऐकी
नाही करूया करूया आता कणी आत्ता तसंच करूया वर्षात म तीन ट्रिपा एकदम पुन्हा म परत एकदा माझ्याकडे एकदा तुझ्याकड आणि आ प्रि पर्सनली
पर्सनल तिघींची हा
हा एकदा हा ती वेगळी करायची आपल आपूण नुसत फिरायला जायचं. ते एकदा
हा तेच की असं ग्रुप मध्ये म्हणजे अग अबक काय न्यायचं आहे अब उद्या आज नाही आज आहे पण उद्या नाही. समज कधी कुणाच काय सांगता येत नाही त्या हाय तवर आपल्या दो-तिघींचा एकमेकी पर जीव हाय. तोवर तिघीजण सोबत तर माझी तर एवढीच इच्छा आहे की मी एकीकड जाऊन करून माझं तर हेच आहे बघ, फक्त का तर आपल्या तिघींच अजून किती पण हे झालं तर आपल्या तिघींची दोस्त एवढी हे होत नाही. ते, हे एवढं मात्र काय, अजून एकमेकीसाठी जीव तळमळतय अजून एकमेकांसाठी हाय कधी आमचे वाद नाही कि कोण कोणावर फुगत नाही का कोण कोणाला नावं ठेवत नाही.
नावं बी ठेवत नाही आणि मुळात आपण भांडतोय पण खरं आणि आपण एक पण होतोय, अशी आपली मैत्री तेवढ्याचं तेवढ ग भाडणं पण
त्यान माहितीच सगळ्याच बाबतीत राहत नाही, पण नाही ग कारण आता ना कधीच एकमेकीसनी आपण हे केलो नाही, कवा का सोडून राहिलो नाही एवढ लग्नाच नाही सोळा वर्षाचा प्रवास होता, आता पातूर म्हणजे मी काय म्हणतो शाळा सोडल्या नंत तो आता प्र सोळा वर्षचा प्रवास झाला तरी पण एकमेकीना आपण हे केलो नाही. नाही तर आता किती मैत्रिणी लांब गेल्यात ते
एवढं मात्र खरय, कारण आपण बघ की अजुन सुद्धा एवढ्यात
हा होतंय तेच की तेवढंच एक सोबत राहतय मग आता मी पुनमला गेल पूनमकडे गेलो. खर मला खर असं अ आ आपल हक्काचं म्हणजे ठिकाण माहेरात असं गेल्यासारखं मला वाटलं प पुनमकडं गेल्यावर उगच काय. दोन दिवस भाव मस्त बिना हे पण की केली पाहुणचार आणि मला ते लयी बरं वाटलं अस हक्कान असं राहिलं, एवढंच कि मला अस दिवसभर तिच्या घरात राहायचं होत काल म्हणजे तिच्यासंग बोलत करत म्हण असा दिवस घालवायचा होता. मग ते कसं झालं. हा म्हणजे असं निवांत ग ते परवा कसं गेलो संध्याकाळी गेलो संध्याकाळ इथन प्रवास करून कंटाळ आला त्या दिवशी शी मग तरी पण जाऊन तिला जेवणात तेन जरा मदत कारण त्यातच वाढण्यात खाण्यात गेला आमचं तरीपण संध्याकाळी दाजींनी कराव की कि ची साँ लावलीतीत त्यावर मी म्हणल म्हणून अकरा साडे अकरा पोतर बसली त बारा पोतर बसली ती सगळी गाणी म्हणत ते मग झोप लिहित मग आणि सकाळी लवकरून उठून अजून धावपळ तिच कामागारान च जेवण नाश्ता पाणी. सगळ्या एवढ्याजणांच्या अंघोळ्या करोस पातूर आम्हाला घरातच अकरा वाजले बाहे पडायला. मग तिथन पुढं होय. मग तिथन पुढं दाजीनी हेला नेलं चक्रोश्वर वाडीचं ते वरचं हे ब दाखवायला. मग तिथनं, हां महादेवाचं. नाही ते वरचं टेकाचं मंदिर खालचं वेगळं आण् ते टेकाचं अन् दाखवायला न्हेलतीत बाई कुठलं. हम्, मैदा आणि मग तिथनं पुढं मग चक्रोश्रीवाडीत ते महादेव मंदिर बघितलं म राधानगरीत नी घेलं म राधानगरीत सगळा हे केला, बाजार केला. आणि मग तिथनं पुढं ते सगळी डॅमला जाऊ तर हातपाय तेन धुतलीत म जेवणाला लागलीत. म जेवण करून आम्हाला वाजलं साडेचार काल जेवायला. म तिथंन पुढ भांडी तेन घात मी तिथनं बाहेर पडायला सात वाजलं. अं खरं आहे गाणी म्हणतिने जॉय झाला मस्त झालं.
आणि, असं परत-परत होत नाहीत गं ट्रिप. पाया
हम्म, ते मात्र खरंय आयुष्यात काय तर क्षण, तेज्यामुळं तू पाहिजे होतीस मला तर लई वाटालत. आपलं माणूस ते आपल माणूसच असतंय.
ते बी आय सोड, का नाही माझं ह्यावेळेस जरा मिस झालं सोड.
हम्म तेच की. भारी वाटलं खरं, खरंच छान झालं.
नाही नेक्स्ट टाईमाल नक्की आता.
बोलण होतय पण एकत्र येनं आता मी काल पूनम जवळ ब झोपलो. तेरा आमी तीघी एकत्र म्हजे अस तू झोपलो तेन गं. ते क्षणच वेगळं असत्यात एकत्र झोपण्यात. चं गप्पा मारण्याचं. हातरून घातली, लई मला लई वेग वाटलं पुन्हा असं एक क कश बहिणीच्या घरला आलोय काय स वाटल्यालं मला खरं सांगाय हां वय करत्या आपून पूनम पण, खरं तिला मी अजून बोललो नाही या गोष् ती, खरं मला एवढं माया डोळ्यात पाणी भरलं माझ्या मा इथल्या इथंच आहे गं माहेर ते नात किती मम्मीच्यात मी होतोच की थोडं दिवस. पण ते तसंच लांब जाऊन हक्का नको असं जाणं, तिथनं येणं, ते वेगळंच पडतंय नाही. ते ना मला लई असं समाधान वाटलं, ते मला असं लांब कुठं जायलाच मिळत नाही. इथल्या इथ मम्मीच्यात, कवात जायत नाही मी. ते आणि आता कस, मम्मीच्यात कस झोपायच नाही काय नाही, लांब असली की कशी अप्रूपाबाई
होय एवढं मात्र खरं हाय ग म्हणूनच काय म्हणालोय, आता एकदा पूनम कड एकदा, माझ्याकडे एकदा मी त आम्ही तुझ्याकडं असं.
हां होय. नक्क की नक्की करूया.
त्याच्याशिवाय कणी वेगळं पण होणार नाही ग आपल्याला कुठं जाणं येणं च नाहीच होत नाही आपलं एकतर, घर घर घरच नसत म्हणताव. कधी तर फिरायला पण जात नाही आपण कुठ बगीतलीस नवं की बायकासनी जीकड तिकड ते सुद्धा आपल्याला मला जमत नाही आग जायाला.
काय सांग आणि आता ग पोरं मागणं मोठी झाली तेन काय मागणं तर काय घट नाहीे सांगतीस. मग काय लागल्यालचं तीन तुरकुड बारा इरकूट सगळं आयुष्य आमच
पाणी.
हा बरं आवरते, चालतंय फोन कर मग हां हां चालतय हां हां बाय.